हॅलो
हॅलो काय करतोयस
निवांत आहे बघ बसलोय बसलोय तू
हा हा मी पण बसलोय ट्रिपच जरा नियोजन चालू हाय संस्कार तयार झाले मालवणला जायला
हम्म
तू येणारस का संस्क्या ईशा पद्या दिप्या सुया मंत्या
बर ठिकाण ठिकानं कुठं कुठं जायचं
जायचंय मालवण आणि वेंगुर्ला ही म्हाताऱ्याची चूळ का विषय हाय त्यो
बर अ आणि त्यानी आपणाला जाऊया काय
ओ तिकडताना येताना तिथ जाऊया
हम् बजेट किती आहे आपला
चार पाच हजार रुपये
एवढं ढ
होय जाऊन परत यायचं त्यानंतर जरा कोल्हापूरला पण जायचं म्हणतोय
किती दिवस ते आहे
एक दोन दिवस ते
हा.
त्यानंतरच मग परत कॉलेजला
हा हा ह कोल्हापुरात कुठे जायचंय?
रघुराज ते आसळचा पचडलेला वाडा रंकाळा, महालक्ष्मी, ज्योतिबा असे ते. त्यां मस
बरं बरं जावूया की सगळ्यांना विचारलंस स
होय विचारलं सगळ्यां ना तुला कुठे इकडे कुठला स्पॉट अजून बघ तुला माहित आहे तू कुठला बघितलेला हि मालवण मध्ये कोकणात कुठला ररररर
नाही मग दुधतापेश्वर
हे कुठाय
हम्म म
कुठाय रे?
आहे इथेच कुठे राजापूरमध्ये
हम्म कसलं मंदिर आहे ते?
महादेवाचे
हा हा ते ते डोंगराचा डेस्टा आहे
अ ययय
हा आ हा आ हा
जायला पाहिजे तिकड.
हा ते धबधबा पण त्या मंदिराच्या साइडने देनार असं काहीतरी आहे ना
होय तसं काय काय काय तर आणि नापण्याला रविवारी जायचं म्हणत्यात पोर.
नापण्याला मग आपण अ अ शनिवारी तिकडे जाऊया.
ते शनिवारी जावे तिकडं
मालवण वगैरे करा चालते म रविवारी अ तसंच रात्री दुपारी नापणीत बघूया आणि दुपारी कोल्हापूरला जाऊया. आणि कोल्हापूरमध्ये अ कायला काहीतरी नवीन हे निघालय.
हुं... काय झालंय?
व्हय कारण ज्या अस होतं काहीतरी झाले मग ते नाईटलाच असतय. ते बघूया.
चालतेय की जेवणाचं कसं?
जेवणाच काय तिथं हॉटेलला जेवायच नाही तर, एक तिथं जर हॉटेल भेटलं करून खायसारखं तर करूया कायतरी
हम्म चालतयं की नॉन व्हेज पाहिजे बघ.
नाय... व्हेज खायचं असतयं फिरायला गेल्यावर मालवणमध्ये गेल्यावर तुम्ही मासं खावा.
देवाला गेल्यावर व्हेज खायचं आणि असं रिसॉर्ट कुठं तरी गेल्याव नॉनव्हेज खायच
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे
कॉलेजला गेलतास काय
होय गेलतो की
हम्म हम्म
सबमिशन चालू आहे
होय काय किती झाले सबमीशन
ना एक मॅच घऊन झाले आच एक
हम्म
आज एक चेक करून घेतलं काय अजून थोडे राहिलेत
नाही ऍडमिशन काही केलं तस का
ऍडमिशन काय नाही
करायला पाहिजे होती थवोडी तर आम्हाला काय खपती गिली तर जिली
कर्नारकी
तेच कि ऍडमिशन करायला पाहिजे होती
खरं पण आहे त्याला काय करूया
आता काय गावाकडे जरा बातमी पसरायला पाहिजे
हा
मग काय ऍडमिशन प्रोसेसिंग चालू झाली तर
हा हा आज बडें हुता न्हव
न जा रे
मास्तर का
मास्तरचा बड्डे होता
म विश वगैरे काय केलस का हा हा लडक्या लडक्या विद्यार्थी दिलापला का
ह क कामायला जायर जावया म्हण
हम्म हम्
ते काय झालं पाऊस आला त्यामुळे कॅन्सल केल
हा हा हा पाऊस आहे काय जोरात
जाम केले जाम त्या चालू झाले की बंद होत ना
होय का
हो सकाळ दुपार संध्याकाळ काय गोळीसारखं चालू झालं
हम् काय काय कसले कस आहे गोया पूर्गुजी म
मी सध्या त एकच पॅरासिटोमॉल एकच गोळी काय तर असत्या ताप भरला की खायाची
हा
भाज ते एवढंच
बस आणि आणि मग हग तु क आलो
ती चालती
चालते
होय
ह सेकंड इयर ला काहीतरी हॉस्टेल ची बी वाढणार आहे काय माहिती आहे का तुला
होय काय माहत नाही अजून म्हणलेत काय काय
होय म्हणतहोतीत फी वाढणार आहे मग कुठे राहणार आहे चो
किती म्हणल्यात
काय पाच पाच हजार न वाढणार पाच दहा हजार न वाढणार आहेत
हा माझी रुममेट म्हणती कसे करणार रे गावाकडे
हा हा हा
गावाकाची पोरं म्हणजे जर वैभववाडी तर मला जायलाच लागणार जर म्हणली तिथे थांबूया तर इिथेच थांबायलागत
हा हा तेच तुला म्हटलं मेस काही नाही माहीत
हॉस्टेल चे वाढवणारे
हा पाऊसालाय बा आवाज येतो जास्त काय
त्या म्हणे फी वाढणार आहे हॉस्टेलची फी वाटणारा म्हणत होता हा तोयच दिप्या
हा ते कुठे आता गाट पडलेला काय
नाही म्हणूत मागच्या आठवड्यात
काय म्हणत होता
हॉस्टेलची फी वाढणार आहे
आहे ना् इथ फिरतो या छततरी घेऊन फिरायला लागलाय
हा हा म काय मग बाकी
महेश महेश पाटील सर गेले तर प्रिन्सिपल
होय कसलं सिनेमॅटिक व्ह्यू केलाय बग पुढं व्यागणार त्या मागे स्विपट त्यांच्यामागे किया टोप एका पाठोपाठ एक खतरनाक सिनेमा टिव्ही
सिनमॅजिक चिंतामणी
चिंतामन प्रदीप प्रदीप चिंतामणी
पद्या
खेळायला गेले ते फुटबॉल
वरकन कुठे
बे मी ची
हा हा हा
ग्राउंड ला गेलेत ना
हा बेमती जात मला बोलवते
हा फुटबॉल खेळायला चालेत
जाऊया काय हॅलो
हा बोल की
जाऊया काय
हॅलो
अ खेळायला जाऊका
कधी आता
होय
राजगी
जावया काय खेळायला आत्ताच
पाऊसचालाय रे जोरात
असेल की पावसात भिजायचं आता फिरायचं नाही तर कवा्हा फिरायचं
परवाजन योजना तर आहेत का
नाला जालच पाहिजे
हा हा ह तुझ्याकंडे काय देणार
काय पाहिजे
उंगरे
उंबरे उंबरा नको बाबा हम चिकन देतूय की मी मायाकडंन
हम्म मला व्हेज काय देणार मी
व्हेज ला काय नाही आपण देऊ शकत कारण की आपण फक्त प्युअर नॉन व्हेज माणूस आह
हह हा म अभ्यास काय काय केला त्व
वेहेज अवेलेबल ना आहे ना
हॅलो
हा बोलकी
हम् दोसरी फॉर्म मध्ये काय असते दोसरी फॉर्म मध्ये काय असते दोसरी
डोसेस फोम म्हण ते तीन टाईप असत
हा
सॉलिड सेमी सॉलिड आणि लिक्विड
बर
हा एवढं मला माहितय बाकी काय मी जास्त अभ्यास करीत नाही रे
जरा असं काय काही त्याला जरा ते सांगेल
काही नाही प्रिस्क्रिप्शन माहिती आहे काय
हा प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय
चर्चे तुला माहित्या आहे का
नाही माहिती ते काहीतरी ते आहे तेवढंच माहिती आहे
हम्म पाळ असते
हेिमोग्लोबिनचं काय आहे
हेमोग्लोबिन म्हणजे काय आपला एच बी आपला एज बी चेक करायचा हम्
हम् हम
पर आऊपशन लिहून घेतलेस काय कुणाच डॉक्टरकड नाही एकंद्र
हम घेतलेलं मागच्या आठवड्यात हजर होतो तवा
हा हा
हा हा
परत आता तेच दाखवायचं कॉलेजमध्येध्ये मागवलं तर
सारखं सारखं डेट नाही टाकले त्याच्यावर एक वर्ष
तेच की एकच चालवायचं रे शीफ्टच काय आहे लुकच वेगळा आहे ना काय दिसते टॉप खतरनाक आहेय ना जय सराची
हा- हा जय
टॉपय टॉप- टॉप खतरनाक
हम् -हम् डिझाईन भारी वाटत्या
हा
डिझायर
हो नाही शिफ्टच
हम्म- हम्
हा काय करते
मग बाकी का त पैस हॅलो हॅलो
करतेस
काय झालं
हॅलो काय करतोयस
तुझ्यासोबत बोलतोय रे
हा ह कुठे आता
पररती हॉस्पिटल मध्ये गं जरा
हम्म -हम् अभ्यासाच काय केलंस अभ्यास काय केलंस काय
अभ्यास आज केलता दुपार जरा
हा -हा -हा कॉलेजसन आलोय इथ आमचा काही उपयोग नाही कॉलेजला